बोल की
हा गडबडीत तसोड बाहेर निघालीस का?
अ बाहेर हुतो आणि आता घरात हाय म्हटलं करूया कॉल तिला.
हा अरे काय नाही, ते स्टॉक मार्केटचा जरा विचारायचं हुतं. त मग म्हणजे असं स्टॉक मार्केटमध्ये जरा इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून तुला विचारायचं होतं रे माझा आता पहिल्यांदाच हाय. पहिल्यांदाच हाय, नुसत विचारावं बघ्याव म्हटलो का जास्त काही करायच नाही तेवढ्यातलं तेवढं करायचं सुरुवातीला नंतर बघायचं त्यासाठी तुला विचारलं, तू करालतस न्हव?
हो हाय की मायाड
काय काय कराय लागते त्याला?
तुला कुठला कशा ऍप आहे तुयाड कुठला?
नाही, ते पण नाही मायाड म्हणजे मला, मी अज जून पहिल्यापासन मना सगळं पाहिजे. सगळ्यात पहिल्या पासनच काय काय कराय लागते त्याला?
काय नाही बघ, तुला आता कुठला ऍप घ्यायचा ते मी सांगतो माय बघ मायाड तरी दोन ऍप आहेत, एक ग्रो म ग्रो म्हणून आणि एंजल वन म्हणून.
काय?
ग्रो आणि एंजल् वन-
हा.
असे दोन ऍप आहेत मायाड.
हा.
त्यात, त्यातलं त्यात म्हणलं तर तुला व्यवस्थित जर सगळं पाहिजेल असलं तर एंजन वन चांगला हाय बघ. म्हणजे हा कळण्यासारखा एंजल वन आहे. ग्रो जरा किचकट टाईप आहे. मग तू कसं पहिलवासन अ जरा फरक आहे रे दोन्हीच्यात. पण अ ग्रो मध्ये कसं एकदम जे ना परफेक्ट येत ते की नाही व्यवस्थित
हा.
त्यांना लगेच कळणाराय, जरा लँग्वेज आहे कणी त्याची भाषा वगैरे जरा अव गड आहे. एंजल वनच तसं नाही एंजलवन मध्ये सोप्पं आहे सगळं. तुला व्यवस्थित लगेच सगळं कळते कसं काय आहे कुठन काय बाय करायचं कसं करायचं
हा
सगळ ग्रो त एंजलन चांगला तु जर मी हे रेफरल करतो तुला रेफर करतो लिंक पाठवतो तुला त्यावर न कर
आता मी त्यावर केल काय हो ना मला माझ्याकडे काय उपयोग ना
त्याच्यावरन काय केलं अस तर तुला काय नाही होणार आहे तस पहिला तुला स्टॉकला पहिला जराशी डिस्काउंट वगैरे मिळतात नाही रे केला असत आणि मला पण मिळत पैसे त्याचे तू केलास मायरफला मुळे
कसं झालत माहिती माझं
हा
मी आता कॉलेजलाहताो एक सब्जेक्ट होता
हा
मग ते एक सर होते शिकवाला तेनी किनी आम्हाला एक लिंक दिलती स्टॉक मार्केटची.
हा
त्यांनी सांगितलं की दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा आप प्लेलस ह्याच्याकड या विल्स आणि कॉलेजच्या समोरच क्लास आहे र त्यांचा
हा
मग ते बोललेत या लिंक वरन लॉग इन करा म्हणून
हा
मग केलं तर मी हिंमत केलं जास्त करा ना आत ते अकाउंट डिलीट करताय मग येत इत ते ईत नाही ना
हा
हा मग ते केलं मी
हा
आणि काय झालं माहिित आ नि मस ठेवलं ते त्याला फेस तीन कराव लागते
हा फेस रिकग्निशन ह
ते ना
हा
मग ते नाही म्हणलो करायला उगंच काय तरी झण्याजी म्हणलो
हा
मग ते करा नाही मग ते ते तर मला सारखा फोन येत रे
हा
त्यांचा की अर्धवट आहे अर्धवट आहे आजुन अर्धवट आहे जेव्हड खर नाही बोलणार
हा नाही काय नाही अर्धवट असल क परत करताना बघ कसं असतय महिती हाय काय, त्या रेफरलचे पैसे जातात तेनां
हा
मग त्यामुळे ते मागं लागणार तुला करायला.
आसं आसतयं व्हय
हा त्यांच्या लिंंक वरन केलाच क ने त्यांना ते तेजे पैसे मिळतात रे.
म्हणजे किती आसंल ते.
हा अं एंजन वनला तरी चारशे रुपय होतं. पर रेफरल.
चारशे रुपये, म अरे शान्या किती जणांनी आमच्या वर्गात केलंत म.
म्हणजे बघ किती कमावले तेवढ्यातनंच.
आयला डेंजर आहे की रे य.
म अ
बरं झालं सांगितलंस. एक काम करतो, आता समज जर मला कराय झालं तुझ्या लिंक वरन त्यावेळी पण मला आता आ ते चं ते आसं ते बोलले ते काय सांगितल त्यांनी आम्हाला
हां
जरी काय तरी झालं आमच्या अकाउंटला बिकाऊंट लां लॉस मध्ये तेन आसलो,
हम्म
तर तेन ते बोललेत आम्हाला ते भरून काढणार म्हणून.
हां
आसं बोललेत.
म्हणजे जे तुम्हाला स्ट्रॅटजी सांगणार कुठ कुठला स्टॉक घ्याय चा कधी घ्यायचा, कधी सेल करायचा, कधी बाय करायचा.
हा
ते सांगणार, त्यामुळं तुम्ही प्रॉफिटमध्ये जाणार असंच आहे रे बाकी काय नाही.
हा म आता तू कशा वरन करततोयस तू डायरेक्टच केलंस काय?
हा मी स्वतःच केलं.
स्वतः म्हणजे कसं? तू कशाव युट्यूब ला तेन बघिलास का कशाव शिकलास?
हा यूट्यूब वर.
युट्यूब वर केलास काय, कोण हाय चांगलं जरा आसं शिक कोणार?
एक काय सर मी तुला त्याची लिंक पाठवतो. हा युट्यूबची लिंक. हाय माझ्याकडं. माझ्याकडं व्हिडिओ आहेत त्यांचे तुला लिंक पाठवतो. नाव माझ्या पण आता लक्षात नाही, कारण भरपूर दिवस झाले बघून. आसं झालयं.
अजून पण करतयसं नव का?
हा म्हणजे व्हिडिओ बघत नाही आता, आता थोडंफार माहिती झा भरपूर तरी माहिती झालं. कधीतरी
म्हणजे नेमकं मला काय असतय जरा सांग की, व्यवस्थित कसं काय काय करायचं असतयं?
हे बघ शेअर मार्केटमध्ये कसं हाय माहितय एक तर डिलेव्हरी शेअर म्हणून असत्यात एक प्रकार आणि इट्रा डे शेअर्स म्हणून असतयं. ते डिलेव्हरी री शेअर कशे असतात तो आता घेतलास तर ते तू किती दिवस पण ठेवू शकतोयस काय पण कसे पण काय. हम्म आणि जे इंट्रा डे चे असतात शेअर ते तू आज सकाळी घेतलास किती साडे नऊ ला घेतलास समज, तर दुपारी साडेतीन पर्यंतच ते विक असल पाहिजे अस असत त्याच इंट्राडेच हा
बरं
तू ते आपण दोन्ही पण सगळं करू शकतोय सोड. डिलेव्हरीचं म्हणजे कसं असते आता समज एाखाद्या शेअर ची व्हॅल्यू कमी आहे. आणि तुला वाटत फ्युचर मध्ये तो वरती जाईल. अ म आणि तुझ्याकडे आता पैसे आहेत चांगले.
हा
जास्त आहेत समज आता समज तूझ्याकड पाचशे रुपये आहेत शेअर एक एक शेअर पाच रुपयाला किंवा पंधरा रुपयाला आहे समज ह तू घेतला शंभर रुप शंभर शेअर किंवा दहा शेअर घेतला समज
हा
तुल तू एकदम घेऊन ठेवलास तू त्या कडे लक्ष देत बसायला लागत नाही काय करायला लागत नाही तुला ज्यावेेळी वरती जाईल त्यावेळी नोटिफिकेशन येत ते ते काय तूअ डिलिव्हरीला घेतलायस म्हणल तू बघत राहतोय असच सोड आधी मधी कधी तरी आज कितीला गेलाय उद्या कितीला गेला हो तू काय त्याला स्टॉपलॉस वगैरे लावलास नाही लावलास काही फरक पडत नाही पण इंट्राडे ला कस आहे माहतीय काय ते मार्केट सारखं बघत राहायला लागते
इंट्राडे ला
हा कारण इंट्राडेच मार्केट जास्त खालीवर होत असते डिलेव्हरीच त्याप्रमाणे एवढं खाली वर लगेच होत नसते
हा
इंट्राडे च सेकंदात खाली पण पडू शकते
हा
एकदम वरती पण जाऊ शकते काय सांगता येत ना त्याच अस अस्तेय
म्हणजे ते जरा धोकादायक आहे
ह धोकादायक आहे पण तू जरा जर त्याचा परफेक्ट अभ्यास असेल
ह
तर नाही तुला जर माहित आहे आज हा शेअर असंच चालणार आज आता ह्या टायमिंगला तो खाली पडेल वरती जाईल तू बघ तू थोडे दिवस बघत राहिलास की नाही मग तुला अंदाज येतोय हा शेअर कसा दिवसभरात जातोय
हा
तू इथ समझ चार दिवस एक शेअर बघितलास तुला मग त्याचा अंदाज येतोय हा खाली पडतेय रोजच बघ त तो रोजच खाली पडतोय आणि तो खाली पडण्याच कारण अस मग तुला माहिती तर मग तू तू शेअर खाली पडणार म्हणून सेलर सेलर सेल करू शकतो म्हणजे तुझ्या कडे जरी त्या हे जे नसतील अ तुझ्या जरी ते शेअर नसतील
ह
सेलर मार्केट एक असते आणि बायर मार्केट एक असते असे दोन टाईपचे मार्केट असतात सेलर म्हणजे तू शे शेअर विकत घ्यायचे आणि तुला वाटत असतील सेल तर ते वरती जाणार तर तू विकत घेऊ शकतोस सेलरला बाहेरला कसं असते तुला वाटत ते खाली जाणार शेअर मार्केटात मग तू ते सेलर मार्केट घेऊ शकतोयस अस त्यातून एक ट्रेडेला दोन चोईस असते मँडम मग स्टॉप लॉस वगैरे असते
हा
म्हणजे तू एक किंमत ठरवतेस ह्याच्यापेक्षा खाली गेलं तर लॉस होणार नाही. ते तर त्या लाय तू किंमत ठरवले असतोस किनी त्याला टच झालं मार्केट - - कमी खाली पडा लागले समाज आणि तू वर तू बाय बाय शेअर्स घेतलास आणि - - ते मार्केट पडाय लागले खाली तू तिथं खाली एक - - स्टॉपलॉस म्हणून एक लाईन असते ते लावलास तर समज तू शेअर्स वि- - पंधरा रुपयाला आणि तु - - चार रुपये स्टॉप चार रुपये कमी करून स्टॉपलस लावलास म्हणजे अकरा रुपये लावलाइस. ज्यावेळी मार्केट अकरा रुपयाला ईल त्यावेळी ऑपऑप ते - - तू मार्केट मधन एक्झिट होतयं.
ह, हा.
तुला अकरा रुपयाच जरी मार्केट खाली गेलं तरी, लॉस त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. त्याला जास्तीत जास्त लॉस चार रुपयेचं. असा विषय हाय.
अस हाय होय आणि ते कॅन्डलचा काय विषय असतोय.
तर कॅन्डलचे पॅटर्न भरपूर हाईत. भरपूर म्हणजे असं एक्सप्लेन करत बसायला बसल कीनी - - अ दिवस जाईल त्यात.
म आता एक काम कर जेवतो.
हा.
जिऊन घेतो आणि परत फोन लावतो थांब.
बर बर चालतय.
हा तू पण घेऊन घे म.
हो जे. थोड्या वे ना आता घरात यायचं तर, चाल हा.